अ
हा र
ह बोलत तुझा आवाज लईच कटकट यात लागलाय. हॅलो हॅलो, आता यालाय का? तू हेडफोन्स पहिला घाल, अग ते हेडफोन थांब हॅलो.
हा.
यायलाय का आता आवाज?
हा याले याले
मगाशी तुझपण आवाज येईन झालत. हा यालय मगाशी माझं पण येईना झालत तुझं पण ऐकू येईना झालत नीट
हा अगं ते आहे का नाही कस ते ग्रुपवर मेसेज केल्याती सरांनी की म्हणजे त्यांनी बोलून झाल्यानंतर मग ते जाते. दुसऱ्यांना आवाज म्हणजे तू मी पूर्ण बोलून झाल्यानंतर मग त्यानंतर जाते म्हण त्यांना आवाज
होय?
हा असं काय तर आहे बाई मग जरास जरा त्यां च बोलूस पर्यंत मग थांबा तुम्ही त्यानंतर बोला.
काय कळत नाही बाई यांच, डायरेक्ट आपण बोललेलच जास्त येत नाही नी.
व्हय.
मग जास्त करून तुझ प्रीतीच तेवढंच आलत बाकी मला ते नाशिक आणि होते त्यांचच आलत लई.
माझ पण मला भक्तीच आलत. आणि त प्रीतीला समजवलेलं आलत आणि आमच्या दि तिला तेवढं आलत बाकीच काय मला कुणाच आलं नाही बाई आंजिच आलत एक आणि वेदिकाच एक मे बी आल एवढंच
मला पण आलत सई नाशिक पुण्या साईड ते ह ते हा ना हो ना काय भाषाच वेगळी पडते त्यांची. काय पटपट कळत नव्हतं बाई ते नाशिक मग काय तिथं थ काय टाकायचं तेच कळत नव्हतं.
व्हय. काय नव्हच बघ, काय नाही बघ. हॅलो, हॅलो.
हो.
हॅलो. हॅलो हा बोल बोल हा!
आता काही तुझं ग्रीवियन ला काय तक्रार नही हे नव्ह ग. रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये गं. हॅलो तुझा आवाजच यीना हा बोल.
आगं हे असं का व्हालय काय माहिती बई आज, मी आता अंजली ला
वाटतं गं.
काय माहित मी अंजलीला पण फोन केलो दोनदा काय माझ दोनदा कॉल असस सबमिट झालेत. झिरो झिरोच पडलय आता तर त्याला.
अगं माझं पण नेटवर्क नाहीये वाटतं गं. तुमच्या इथं पडालाय काय पाऊस?
होय!
लय मोठा हाय?
नाही तुमच्या इथं?
आमच्या इथ पण नाही इथच आहे नव्ह ए एस सी कॉलेज पशी. तरी पण चालतंय एक एकदा हिकडं जास्त असतय आणि तिकडं कमी असतंय अग.
व्हय गावात जास्त पडतय बघ आपल्या इथ या आपल्या इथल्यापेक्षा.
हा गावात जास्त अस
हा म्हणजे शाहु पुतला आपण फ पुढे गेलो क नाही त्यानंतर चालू होते बघ.
हे चालू मग आणि काय म्हणते सृष्टी
काय नाही बघ. तेच म अंजलीला फोन लावलो दोनदा तिचं काय लागलं नाही माझा दोन कॉल असेस
कुठल्या अंजलीला फोन लावलेली.
अंजली निर्मले. म तिला दोनदा असच लावलं मला रेंजच येईना झाल्या बा‌.
पावसामुळ नेटवर्क नहीये वाटतं कुठ.
हा! आणि काय म व्हय करालोय की. ये की घरला‌.
काय कराल्यास सांग.
काय नाही तेच रोज दहाला उठायचं भांडी घासायचं, लोटून काढायचं, फरशी फुसायचं जे.
चालू केल. अगं बाई!
अ तुला वाटतय मी करत नही.
बघल तवा लोळतच असतीस, मोबाईल घेऊना बसलेली असतीस, कधी काम करतीस?
लयी हुशार आहेस.
खरंच तर कधी काम करती सांग मं मला.
तुला वाटतेय मी काय काम करत नही, घरात ये की आमच्या बघ ये. सगळ्यांना असच वाटतयं बई. क म आली का नहीस?
आज सगळी होतो गं पप्पा, मम्मी आणि मी होतो.
म काय झालं?
सगळी येऊ काय आता?
मग यायचं.
येऊया येऊया तू येतो म्हणालतीस काय झालं?
मी ते हिचा फॉर्म भरायला येतो म्हणालतो. झालं सोड ते माझं.
हम्म ते युनिव्हर्सिटीच कधी गं डिग्रीच सर्टिफिकेट कधी देणार आहेत आपल्याला?
ते तर पुढचा म पुढच्या महिन्यात सोडून मग त्या पुढच्या महिन्यात मे बी काय तर आहे.
म्हणजे आता जून, जुलै हे ना ऑगस्ट सोडून सप्टेंबर मध्ये
हा सप्टेंबर नाय तर ऑक्टोबरमध्ये देतील बाई
परत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येवढ्या लांब देतात.
आता व्हयच कि मग आता सगळी फॉर्म भरणार. आता ह्यो महिन्या तर एंडिंग झा एंड झाल्यानंतर त्यांच फीज वाढणार हायत. थोड्या दिवस फीज वाढल्या नंतर मग त्यांनी तयार करणार सगळं
हम्म.
तयार केल्यानंतर मग आपल्याना बोलवणार.
मे बी त्यांच मेल येतंय वाढतं.
हा बहुतेक मेल येतोय वाटतं लक्ष्य ठेवायला लागतंय आपण. एका दिवशी असतय बग आप तेवढंच जात सगळी जण येतात म्हणजे जे जे शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर ते
व्हय सगळे येतेत तवा.
मग गर्दी असेल तेवा
व्हयचं कि मग सगळे म्हणजे जेवढं शिवाजी अंडर येतात क नाय. कॉलेजेस सगळी ते स्टुडंट येतात.
मग लई गर्दी असत्या सोड लई लई जण येतात तिथं सगळी व्हय आता आपले सिनियर पण गेलतेतच की
हा गेली होती हा तेच बघितलेलं मी त्या दिव्यास स्टेटस बघितलं
हा जात. त्यात लय जण जातात आपल सिनियर ते
हम्म.
सगळी गे जा गेलते ते असं ग्रुप वर ग्रुप करूनच सगळ्यांचं गेलत.
खरं तिथं कॅप वगैरे उडवायचं असं काय नसतय वाटतं ग.
नाई मे बी तिथं काय तर भाड्याने घ्यायचं असतय ते.
बर.
हा मग घा मग ते घालायचं मग त्यांना द्यायचं.
अगो बाय ते बी भाड्यान
व्हय असं काय तर आहे.
बघायच आता.
डब्याचा तिथे गेल्यावरच बघुया, आता काय तेे ह्या दोघी तर नाहीच म्हणल्या.
हा मी अंजलीला फोन लावलेलो की.
आपल्या कुस्कर
वय.
काय बनाती तू?
काय नाही मला म्हणली मी तर एम बी ए घेतलोय.
हा त्या त्यांच फिक्सच आहे सोड त्या दोघी एम बी ए च घेणार आहेत.
हा मी म्हटलो स्वाती पण होती सर मी रजिस्ट्रेशनला गेलतो तव्हा स्वाती पण आलती म्हटलो.
हम्म त्या म्हणल
हा म्हंटली, आणि आम्ही पण गेलतो रजिस्ट्रेशनला म्हंटली. आमचं अनेकदा बोलवणार आहेत म्हणालती बाई कायतरी हिला अरे हा एम बी ए ला आणि एक काहीतर त्यांना म्हणजे अजून प्रोसेस आहे वाटतं. मग तिला बोलवणार आहेत म्हटली बाई असं.
ते नव्ह त्या कडनं किती रिसीट दिल.
नाही.
तु
अगं माझं काय झालंय सांगू माझं मी आता पैसे भरून आलो क नाही परवा कि तर माने सरांनी मला रिसिट पण दिली नाही आहेत अजून. आणि माझं काय केल्यात माझं सेकंड इयरच... होय.
आणि नंतर म्हणली तर तू भरलीच नाहीस तरं, तवा काय करणार?
मी म्हटलंय की त्यांना मी असं सांगी तलो मी त्यांना विचारलो की तुम्ही नंतर नाही म्हटला तर मी काय करू मग, तव्हा म्हणतात की मला सी सी टी व्ही आहे बाळं. असं त्याने म्हटलेत खरं का तिने दिले आहे बाळं.
होय.
होय तवा चेतन सर होतीत, अगं लई जण हो तीत मी फी भरायला आलतो तवा, चेतन सर होतीत, जुबेर सर होतीत माने सर
तुझं हम्म हम् असं काय नाही सोड कॉलेज मधले देतील पण फी पावती पाहिजेत ना आपण फी भरलेलाचा पुरावा
हा मग आपण जाऊया काय कॉलेज मध्ये?
प्लीज जाऊया अंजली त्यांना पण परवा फोन केलतीत मला कि फी रिसीट घेतलीस काय म्हणून.
नाही म्हटलं, तुम्ही घेतला काय म्हणल्यावर त्या दिवशी वरुठे नव्हता म्हण बाई.
अगं मी गेलतो क नाही त्या दिवशी माने सरांनी माझी सेकंड इयरची ले ते लिहून दिलेलं आहे की नाही ते हरवून ठेवल्यात काय
मग.
मग त्यांनी म्हणत्यात की मी दिलोच नाहीे आहे, खरं मी दिलोय त्यांना. आणि त्यांनी म्हणलेत की वरुटेकडे जा आणि घेऊन ये म्हटलेत मला ते हे लिहून आण म्हटलेत मग ते पोर्टल बंद झालंय गं.
होय ते पोर्टल थोडे दिवस बंद आहे.
हा मग त्यानी म्हटले ते आता नाहीच पोर्टल बंद झाले तिथे म्हणजे जनाच भरायचयं लय लोकांचा असं म्हटलेत मला. म आणि परत गेलो मग सर मला म्हटलीत की एक तर टी सी घेताना रिसिट घे नाहीतर दोन दिवसानं ये म्हटलीत मला कॉलेजवर. मी त्यांना म्हटलो जर पोर्टल चालू झालं तर माझं लिहून घ्या म्हटलो तर आता काय केल्यात कुणास ठाऊक.
होय सगळी मिळून एकत्र जाऊया का असं म्हणतोय मी का सांग नंतर फी भरलाच नाही तुम्ही टी सी देणार नाही म्हणली तर काय करायचं?
जाऊया सोड मग मी तुला तेच विचारणार होतो. कि तुझं काय राहिलय काय सांग मग आपण जाऊया दोघ
माझं कधीच राहिलं सांग सेकंड इयर च आपण वीस भरलोय का नी त्याची फी बाकी यायचीय. आणि आता थर्ड इयरच भरलय का नी त्याची फी पावती यायची.
आ ह तुमचं ते तर आहे वरण यायचं पावती राहिल तर माझे जे मी भरलोय स्वत ते पण माझी राहीलिय पाहा.
तू असं कसं एवढं बिनधास्त सोडून दिलयस ग?
अ एवढं असं नाही ग त्याने मला म्हटली देतो मी दोन ना तेव्हा म्हणले
हम्म हम्म
नसता मंग त्यांनी काय म्हणाला
हम्म
तो
असू दे सोड तेचा काही विषय नाही पण टी सीच्या टयमिंग ला उगाच कुठं घोळ करवत बसायच. आधीच आपल्याला गडबड असत्या मागायचं अन आपण टी सी.
तेच की खरं तेच न
जाऊया मी तर तयार आहे कधी पण जाऊया कधी पण तुमच्यात आणि कोणा म्हणजेचं राहिलं नाही.
नाही मी एकटीच आहे कास्ट मधी मी एकटीच भर असं झालंय. तवाच मानेसरांनी दोन दिवसनी नाही म्हटलेली.